हॅलो, हा आवाज येतोय काय माझा?
हा येतोय.
हा, काय करालायस?
झोपलोय.
होय. लवकर.
हं.
हॅलो.
हा बोलं.
हं तेच म्हणलं लवकर झोपलायस?
होय. लवकर झोपलोय.
आणि काय मग कुठे जॉबची काय आता कुठं जॉब करालायस?
मी काय गाडीवर जातोय.
आता गाडीवरच जायालायस काय तू?
हम्म.
हम्म हम्म, हम्म. तरी किती म्हणजे किती महिने झालं चाललायस?
झालं की दोन तीन महिने.
दोन तीन महिने चाललायस काय मग तरी ते परवडतयं काय तुला?
होय.
परवडतयं ते तुला तरी किती पेमेंट मिळतंय? साधारणता महिन्याला?
एक एका ट्रिपला पाच.
म्हणजे मला काही समजलं नाही. एका ट्रिप ट्रिपला पाच.
एक ट्रिपला पाच हजार रुपये.
मिळतात काय? मग तू स्वतःच गाडी घेऊन जातोयस कि असं तू म्हणजे कोणाच्या हाताखाली जातोयसं?
मी पण चालवतोय. पप्पा बरोबर जातोय.
हा. हा. जातोयस काय?
हम्म.
हम्म, हम्म, हम्म. म्हणजे त्यामुळे तुला परवडतयं ते.
हं.
म आता तू कधी गाडी घेणार म?
मी अजून माझा टाईम हाय अजून.
अजून टाईम हाय काय तुला गाडी घ्यायला? हा, हा, हा. मला वाटलं आता घेतोसं वाटतं गाडी तू पण.
नाही.
येते ना तुला गाडी?
इत्या की.
हम्म, हम्म, हम्म. तरी तुझं म्हणजे ड्रायविंग स्कूल झालयं काय? म्हणजे तू ड्रायविंग तू जाऊन शिकलायस.
नाही. नाही.
म.
पप्पाकड
पप्पाकडं शिकलायस काय मला वाटलं ड्रॉइविंग स्कूल ला जाऊन शिकलायस.
पप्पाकडं असतोय.
होय काय त्यांच्याकडे शिकलास?
हम्म.
म आत्ता दोन तीन महिने चाललायस मग आत्ता आज आज काय घरात आहेस?
म आज आता घरात आहे.
हम्म हम्म हम्म आज घरात म आज सुट्टी आहे का काय?
सुट्टी घितल्या उद्या जायचं चेन्नईला उद्या नाही परवा पप्पा आल्यावर
नाही काय तरी मग तरी किती किलोमीटर आहे ते चेन्नई
ह असणार एक जज उद्या सकाळपर्यंत पोहोचतोय उद्या काल संध्याकाळपर्यंत
होय काय हम् म काय ते चेन्नईमध्येध्ये काय फेमस आहे असं खायला. म्हणजे भातआमटी म्हणजे बातआमटी तिथ लय फेमस आहे.
हा.
मग तुम्ही भात आमटीच तिथ गेलाय खाताय दुसरं काही खात नाही.
परोठा भात अना सांबर इडली डोसा
हा हा म्हणजे नाश्ता वगैरे तिथं फेम म्हणजे तेच खातात जास्त करून म्हणजे शाहकारी लोक शाकाऱ्यांसाठी ते तिथं आहे काय?
ह
हम् हम्म आणि मग तिथं आणि काय काय मिळत. ते असं म्हणजे असं वस्तू वगैरेशी चांगली.
चांगली काय?
म्हणजे असं जसं की आता काहीतरी कपडे वगैरे जसं की आ कापड चांगलं मिळतंय. किंवा अस हा अस विचारलोय म्हणजे तिथं काय असंच
पेपर कॉटन कपडे भेटतात.
तिथं काय?
हम् पेपर कॉटन म्हणजेशी पेपर कसं असत तस कपडे भेटत्यात
हा मग तू कधी घेतलायस का तिथन कपडे
नाही.
नाही का हा मला वाटत तू कधी घेऊन वगैरे आल्यास वाटत.
मी वापीवर आणलोय गुजरात वापी
तिकडं कधी घेलेलास
गेलेलो वर्ष दोन वर्ष वर्ष झालं जाऊन
वर्ष झाले काय मग ते तिथं म्हणजे गुजरातला कुणासोबत गेलेलास.
म दोस्ताबरोबर गेलतो.
दोस्ताबरोबर गेलेलास का? मग तरी किती दिवस गेलं तुमचं दोन दिवस गेले काय मग फिरायला गेलेलास की काय सर म्हणजे ह्याच्यासाठी े ट्रान्सपोर्ट साठी गे ओके हा म्हणजे ट्रान्सपोर्ट साठी गेलेलास
हम.
हम् म्हणजे ट्रान्सपोर्ट साठी तू झा मग तिथं कपडे घेतलास काय तू
हम्.
हा हा मग कशी कपडे मिळालेत तुला
किलो वर.
किलोवर मग तू तरी किती घेतलास.
तीन कपडे घेतले मी सहाशे रुपये
सहाशे काय म्हणजे एक ड्रेस तुला दोनशे रुपयला पडला. हम्म मग आ तिथलं कापड तर हाय काय चांगलं.
हाय की
हम्म हम् आणि कुठं कुठं जातोयस मग
काय.
म्हणजे असं ट्रान्सपोर्ट सा आणि कुठे-कुठं जातोयसं विचारलं आणि कुठ कुठल्या गावाल दुसऱ्या बाहेर-बाहेर कुठे जातोयस ते आतापर्यंत कुठं-कुठं जाऊन आलास मग पप्पांसोबत.
चेन्नई. पुना. मुंबई. बेंगलूर.
हा.
केरला
आणि
तामिळनाडू वापी गुजरात, मुंबईला
म्हणजे भरपूर ठिकाणी तू फिरून आलंयस असं. पप्पांच्या सोबत ट्रान्सपोर्ट साठी मग तिथं आता तुझी तिथं थोडीफार तुझी ओळखी ती पण झाल्या असणार.
आहे कि चेन्नई मध्ये आहे.
चेन्नईमध्ये ओळखी ठेवलायसं केलायसं का तिथे आता? म्हणजे तर तुला एकट्याला तर तुला एकट्याला जा म्हणलं तर तू जाशील?
जातो की.
हम्म आता काय तुला गाडी पण येते म्हणतोयस तू
होय.
हम्म त्यामुळे आता तुला बरं झालंय की. मग आता त्यामुळे तो बिझनेसच पण थोडंफार आता जास्त शिकला असशील?
होय.
मग आता तुम्ही म्हणजे आता जे तुम्ही आता गाडीत जो माल भरताय ती लोक तुम्हाला तुमच्याकडे त्यांना काय अगोदर पैसे वगैरे काही घेत नाहीत ना का?
आमच्याकडणं घेत नाही आम्ही तुच्याकडणं घेतोय.
हा म्हणजे तेच मी काय विचारतोय आता त्यांचा माल तुम्ही भरताय बरोबर आहे तो काहीतरी त्याला म्हणजे त्या मालमध्ये काहीतरी कमी जास्त झालं किंवा त्या मालाला काहीतर दुखापत झाली तर ते तुमच्याकडून कोण भरून घेतात?
नाहीत पार्टीवाली ती. कंपनी वाली तेनी घालाय नसत्यात बरोबर. आमच्या आणि आमच्याकड आमच्याकडन काय तरी झालं चोरी बिरी या गाड्या आमच्या
येते हा आणि जर त्यांच्या काय तर त्यात म्हणजे त्यातच कमी जास्त झालं असेल, तर ते क कंपनी वरती येतयं. हा मग त्यामुळ ते तुम्हाला बरं आहे, तरी कंपनी वरती येते म्हटलं तर.
हम.
हम आता रीती रिस्क किस आहे कीस मला आपला आपल्या जीवावर घेऊन जायचं, कुठे तरी बाबा ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी झाला? किंवा काय झालं तर ते म्हणजे तेव पैसे आपल्याच भराव लागतयं का ते कंपनी हे करत्या?
काय एक्सिडन तेन
हा म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये काहीतरी दुखापत किंवा ते हे झाले, काहीतरी त्यांच्या मालावर दुखापत झाली तर?
आमच आ आमचच आमच्यावरच की.
म्हणजे तुम्हीच तुम्हीचं त्याची भरपाई कराय लागत्या, मग तरी पण म्हणजे सगळ्या मालची घेत्यात का थोडं जेवढं दुकाव हे झाले म्हणजे जेवढं काही म्हणजे वेस्ट झालयं तेवढंच.
घेत्यात की सगळं.
सगळं घेत्यात.
हम.
हम हम हम. त्यामुळे आता तुम्हाला म्हणजे तुम्ही एकदम म्हजे ही च ज निवांत जातायसा मा आणि तू
हम्.
लक्ष देऊन मग संध्याकाळच ड्रायविंग करताय कि दिवसभर?
दिवस भर संध्याकाळच पण डे नाइट
दोन्ही पण, म्हणजे दोन्ही टाइम गाडी मारताय
हम्म.
एवढं होतय काय? गाडी मारायला झोप वगैरे येत असणार की मधीच?
जावू पर्यंत एक तासभर झोपायचा आणि निघायचं.
हम्म त्यामुळेच तु तुला च्या प्यायची जास्त सवय हाय.
होय.
हम्म कारण गाडीवर गेल्यावर झोप यित्या ना
हम्म.
ह म्हणून तू जास्त करून च्या पितोस.
व्हय.
मग जेवणाच काय म्हणजे टायमिंग वर जेवताय, की काय टायमिंग टायमिंगच नसतय जेवणाच?
टायमिंग नाहीय जेवन्याच रात्रीच दुपारच जेवण तरी स दोन जेवण चार साडेचार संध्याकाळचं साडे नऊ स नऊ सा्डे आठ नऊ सा्डे नऊ ते जेवण साडे अकरा साडे अकरा, बारा, एक
असं होतय काय जेवणाचं पण, मग ढाबे वगैरे असे भेटतात काय त्या टायमिंगला?
भेटतय, भेटतज की,
म्हणजे जेवणासाठी मिळत्यात मग आंघोळ वगैरे कसं करता?
ढाब्यावरती वगैरे करताय काय? हा हा म कप कपडे वगैर सगळ घेऊन जात असशिला नाही, दोनोन म्हणज दोन दोन तीन तीन दिवस जातात म्हटल्यावर तिथं
व्हय.
बरं हाय की तुमचं मग दोन तीन दिवसाचं, मग कपडे वगैरे तुमच तुम्हीच धुऊन टाकताय.
होय माझ मी
तीथ जेवण करायचं असत तर मग सगळं मटेरियल घेऊन जाताय तुम्ही?
हम्.
विकत घेताय तिथं गेलाय तिथं
आता काय आडित काढत नाही आता बाहेर जेवतो मी
आता बाहेर जेवताय काय? हा हा.
हम्म.
तरी बरच हाय की, तुम्हाला म्हणजे असं घेऊन जायचं, घेऊन गेला म्हणजे जेवण तिथ गाडीत जरी केलं तरी पण तुम्हाला परवडणार
व्हय.
पण ते गाडीत करून खायला सगळं, सामान पण न्यायला पाहिजे कि त्या संग व्हय नाई
होय पाहिजे की,
सिलेिंडर आल
हम्म.
त्यामूळ तुम्ही घेऊन जात नाही काय उगाच त्यान किचकट होतय त्यामुळ
व्हय.
बरं हाय उलट ते व्हय कणी, दोनशे रुपये जाईना पण जेवलेलंच बरं.
हम् आणि काय आणि कुठं कुठं जातय?
सगळीकडे होतय
सगळीकडे जातय का मग आता तरी तुला परवडते काय ते
काय
आता हे तू ट्रक वर जातोयस तुला परवडतय काय म्हंटलं
का
विचारालोय की असं म्हणजे प्रत्येकाला आता कसं एक महिन्याच पेमेंट असतय ना कि हा एवढ हाय तुमचं कसं अस हेच्यावरती हाय कि हा ट्रक वरती ज आपण स्वतः गाडी घेऊन जायचं त्यावेळेस पेमेंट येतय म्हणून विचारालोय की बाबा प रवडते का तुला?
परवडतय की
होय बरं झालं की चालतय चालतय मग उलट बर हाय तू ते तरी काम करायलायस चालतय मग ठेवू
हा हा
हा